हॅलो,
हा,
बोल की,
अग न म्हणजे आता हे तू तुझ्या जर ऍप ठेवलीस किंवा तू डिलीट जरी केलीस ना माज
हम,
तरी तू परत कधी डाउनलोड करशील बघ किंवा तुला जे टास्क कधी पण आलेले असत्यात कणी तर परत त्यावर येतात तरच
हम्,
आणिआता स्टार्टिंगला तर तुला कसलं पण म्हणजे काय पण टास्क येऊ शकतो. त्यात मग त जर तू केलीस कनी तर न तर त्या टस्कच पेमेंट तीन चार दिवसात ते कणी येतयच तुला तुझ्या बँक खात्याला हा. काय पण असू शकतय, काय पण म्हणजे आम्हाना आधीच स्टार्टिंगला टास्क होतीत, अ एक स्टोरी होती. किती एक तीन-चार लाईनची, मग त्या स्टोरीवर आपल्याला क्वेशचन येत हुतीत ते अन्सर एका ह्याच्यात द्यायच, शॉर्ट मध्ये, मग आता काय तस कस आलंय हे, किती तीस-एकतीस एकेकांना पन्नास-पन्नास कॉल्स यालयात काय, मग ते कणी आपण ज्यांच्याकडे हे कार्य ॲप हाय की नई त्यांना आपण फोन लावयचा, आणि दहा मिनटं काय पण बोलायचं.
ते ड्युरेशन व्हायला पाहिजे, मग ते दहा मिनिटं बोलल की एका कला ऐंशी रुपये. व्हय.
किती पेमेंट गोळा केलंस.
तुला सांगू, फक्त एक फोन लावायचं साडे साशे रुपये आल्यात परवा.
काय सांगाल्यास?
टास्क कर आत्तापर्यंत ती सत्तावीस का अठ्ठावीस केलोय
हम.
तुला माहित हाय, दहा बारा तर सगळं झिरो सेकंदातच गेल्यात.
हम्म.
चुकून लागतय, त्याने रिसिव करत नाही ते कट झालं का नाही तरी पण ते घेतयच मग तस बिना फुकटच दहा बार तर गेल्यात आता
हम्म, मग तुला कसं माहित असणार कुणाकडे ॲप आहे ते?
नाही म्हणजे, आम्ही आम्ही मैत्रिणी आमच्या कॉलेजचा ग्रुप आहे ग हे. कॉलेज कडून आम्हाला हे काम भेट लेलं न मग सगळ्या पोरींच्याकडे हाय माहित आहेच की, मग आम्ही आम्ही केलेय मग एका नंबरला मी मिनिमम पाच वेळा लावू शकतोय मी.
हा.
मग आता त्या पोरी कोण नाहीत म्हणतान तुला सांगितलो, मग तुला पण एक मग मॅडम काय म्हटलेली ग्रुपला मेसेज केलेली की ज्या नवीन पोरी हाईत कणी त्यांना पण म्हणजे तुमच्या ओळखीच्या जर असलीत, जर त्यांना काम करायची इच्छा असली, तर त्यांना डाऊनलोड करायला लावा त्यांना पण टास्क असाईन होतील म्हणून
हा.
मग बसल्या बसल्या कमीव की तू पण.
हम.
हम्म, बर.
हम्. हम.
ह ते स्कुटी कुठे लावता ओ कुठं दिसतच नाही?
अग तो आज घेऊन गेलता.
हा. हा शिकाल्यास काय नाही?
शिक काल गेल तो टाकळेवाडीपर्यंत गेलो म्हणजे, टाकळेवाडीला बाळू मामालाच गेलतो सोड मी. हाणत पहिल्यांदा
हा.
मग आज संध्याकाळी तोच आलाय कितीला साडे दहाला आलाय बघ मग तो आज
ह संध्याकाळी नाही. त्याला रात्री म्हणायचं
हा साॅरी रात तरी साडे दहाला आलाय तो, मग इथन एकच फेरी मारलो, मग म्हणलो जेवायच तुझ्यासाठी थांबलंय म्हणलं मग काय लै नई
आपला असला तर शिकतय सोड लगेच काय विषय नाही.
त्यो टाईम टाइम पण मिळायला पाहिजे नाही, तो सकाळी कितीला आठला जातोय ऐवढं साडे दहा वाजालाय
हम्. तरी रात्रीचच बरं काय सांगायच रात्रीच कोण नसतय.
त्यात लोक
होय.
हम्म भीती वाटालती आज सोड गाडी हाणताना मी आबूआबू धर धर सर्वांच
अ वाटतेय सोडं तस.
अ तू घेऊन जाय म्हणस
हो नक्की.
नक्कीच नाही तू असता तर काल काल ते दाखवालता न्हव ह आज असतं ते रेग्युलर सोड आज तो घेऊन गेलता.
अ तेच म्हंटलं मी शोरूम पुुढून नवीन डे तेवढं दिसाल्या आपली स्कुटी कुठे दि सेना म्हटलो मी
नाही नाही तो घेऊन गेलता
अह हा.
मग तू कुठल्या कंपनीत लागल्यास ग मने
हम्म थांब ना आठवते सामाजिक संस्था आहे.
हा.
तिथ.
मग काय करतीस.
ते आपलं ऑफिस वर्क असते कि त्यांना काय काय तरी टायपिंग करून असते त्यांची कामं असतात ते करून द्यायचे
मग असंच म्हणजे काय न लेसन ते डायरेक्टच घेतलाय.
अरे इंटरव्ह्यू ला गेलती किसके म्हणजे असंस म्हणजे असं काय शिकत थोडं लर्निंग असं काही केलं नाही त्यांनी
नाही नाही नाही ते नाही नाही म्हणजे कनी नाही फक्त मला त्यांना ऑफिस वर्कला जास्त कोण टायपिंग साठी मुलगी हवी होती ग.
हा.
म्हणजे त्यांचं कसं फिल्ड वर्क आणि ऑफिस वर्क असं दोन आहेत मग सगळ्या पोरी पोर फील्ड वर्क ला असत्यात. मग ऑफिस वर्क पण जास्त असते मग ऑफिस वर्कला मॅडम ती जी मेन मॅडम बघ ते एकटच हँडल करत होती.
हा.
मग आता तिच्यासोबत मी एकटी लागलोय.
मग इंटरव्ह्यू ला काय काय विचारलंय.
काय इंटरव्ह्यू ला जा बगर काय कष्ट अरे नाही एवढं काही नाही फॅमिली बद्दल विचारतात ग आणि मग आपलं वर्ड नाही काय.
हा.
वर्ल्ड मधलं जरा टायपिंग आधी एक पेज दिले ते टाईप करून दाखवू म्हटलं फिल्ड बघितला.
हम्म.
मग ते जरा क्वेश्चन विचारला म्हणजे असं आपल्याला बोल्ड करायचं असेल किंवा साईज वाढवायची असेल क काय करायचं करून दाखवा अस. अस टायपिंग म त्यांना तेच इम्पॉर्ट आहे क वर्डमध्ये टाईप करायच असते मग तेवढ दाखवलं का.
टायपिंग टेली का नाही
नाही बाई पण माझ्या हाताला स्पीड आहे ग.
होय काय.
हा गत्ता पण करतो काही
हम्म हम्म.
मग काय एवढा विषय नाही मग म्हटलेला की पुढच्या आठेस फोनला तू ये मग लावला गेल.
चाल ते चांगलं.
फीलल्ड वर्ग तेवढं काय लावू नका म्हटलं म्हणजे इकडं तिकडं जायचं असं काय नको ते ग.
फिल्ड वर्क म्हणजे काय करायचं.
म्हणजे आता सामाजिक संस्था आहे ना ती वेगवेगळ्या गावाला भेट असल्या. काम असते का त्यांचं ते तेवढं मला नको म्हटलं मग म्हणता ना ऑफिस वर्क दिल्यात पण मग आता उद्या काय? तेरोवडमध्येध्ये कार्यक्रम आहे म्हणा आम च्या संस्थेकडनं
हम्म.
मग गाडी करून जाणार आहे सर्वजण मग तर माझी मैत्रि मग मी म्हटल उद्या येत नाही मग ममी काय म्हटलं. तर त म्हना हे काही काम नाहीे फक्त कार्यक्रम राबवायचा आहे आणि आम्ही स कार्यक्रम करतो त फक्त तू उपस्थित रा म्हून ये आता स्टार्टिंगला नद्रसर म्हणणारी आलीने स्टार्टिंगलाच असतस. तिथे फक्त दोनचा कार्यक्रम आहे तेवढकर आणि जा. घरीच असते तेवढंच पगार पडते म्हणजे
हा.
बरं म्हट आता अब्दुलाट पण जाणार ते ना पुढं त्यांच्यासोबत जायचं.
हम्म चालते की मा आम्ही आणि कोण मैत्रिण आहेत काय नाही.
तिथ एकटी दिदी आहे माझ्या ओळखीची ती मेन आहे तिथली. म्हणजे ती मे बी असल पाच सहा वर्षापासून तिथं मग तीच मेन आहेत तिथ.
शिल्पी
शिल्पी कोणा नाच काय सांगायला त्यांनी आता कॉलेजला चलत राह आणि त्यांना सोडणार. त्याच्या हात म घुईत नाही.
नाही ते राह दे जड ती काय करल अस म्हणल.
त काय हाय घराच.
हम्म हे दिले कास किती?
येरा.
तेरा. तेरा टक्के काय असतय हे.
मी पण असंच म्हणलो शिल्पीला तेरा टक्के येता टक्केवारी असतते काय विचारलं मी पण मला पण माहित नवतं.
मग
तेरा टक्के पडल्यात.
मग हिला कोण ऍडमिशन देणार.
तिकेटत जाऊन विचार नाही तिकेटीत देणारच म्हण.
हो म्हणे डके त काय कर एम सिए
हा. त्यांना काय का फुकट आहे असु मी त्यांना टक्केवरी खा. वरू दे ऍडमिशन म्हलं की झालं.
त्यांच काही विषयष नसो त्यांना आणि उलट पैसे येतत कोमी कोमी त्यांना पण येते कोमी काय करणार आहे तेच
कोमी आता तू पोस्ट ग्रॅज्युएशन करणार झालीस तरर आणि कास्वाल्यांना हे सर्टिफिकेट तरी लागतय वैल्यूएशन कार्ड लागतय ते वैल्यूएशन कार्ड कार्ड काढायला बघ जवळपास आपल्या आजाच्या आजजाचं किंवा त्यांच्या पण पूर्वीचं कणा पण जन्म दाखला लागतोय सॉरी शाळा सुडलेल दाखला आणि मग कोमीचा बापच शिकला नाही आजा तर लांबची गोष्ट
हा
मग त्यामुळे तेच्याकडे जवळ व्हॅलिडेशन कार्ड नाहीये
मध्ये करणार तर आहे
मग ती म होते तिच ऍडमिशन मग ती ओपन मधन होणार ग मग तुझं ऍडमिशन
हा
मग ती पण पण ती रोज चोपन्न टक्के आहेत
हा हेनी बीना अभ्या क्लास ला होता एवढं पडल्यात
व्हय
अवघड नसत्या काय असत्या
काय अवघड नसते ग फक्त ते आहे आपलं
मग अभ्यास कशाच करायचा अवघड नसते तर
अभ्यास कश साधा आपलं बुद्धिमत्ता ते नाचलं असते का सगळं
रियल ये
हो आहे
मग हे गुद्धी शाण्यावाडीचे का क्लास लावली असेल
कोण
ती गुड्डी
कुठल्या यास क्लास लावल्या
एम बी ए लावलेली एम बीए ला सीईटी चा क्लास लावलेली आहे
साळुंकी के बिना पे ह दिल नाहीता अंबेच सिटी
किती पडले तिला
का कायचरा ना
ती पण करणार आहे एमबी ए
हम्म ते कसं ओपनवाले म्हणतात म्हणजे ऐंशी टक्केच्या वर जर काटावर पास तर जरा फ्री मध्ये ऍडमिशन होतय
हम्म
हो मग लावले असं मग सगळे अ चांगलं पर्सेंटेज असते ती ते कोण येतच नाही आणि ज्यांना सगळ्यात कम पर्सेंटेज असते उरलेलं सगळं गाळ असते ते डिकेटीला येत
हम्म हि श्रेयातन कधी ठीके कवाळा सीएटी दिलात देवजने
जात की ती पण टिकेट ला एमबीए
हे बाई कमप्लीट झालं ह्या वर्षी कंप्लट झालं तिच एमबी ए ग तुब विचारने दे क पेडा करालाक
नाही अरे मी का घर झाड लोट करत असते मी म्हणाले अजून एम बी ए करायला
नाही झालं परवा स्टोरला बघूचता का बाद झाला एवढ्या स्टोर लावलेली
हा लग्न कधी करून घेत बघ मग आता
घंटा करून घेते
म्हातारी झाली
हम्म ते अँकित अजून काय कला दिवजन
हम्म थांबांस मी परत लावतो थांब
का ग म्हणे बास की
दहा मिनटं झालं थांब ग अस्मि अ बघ मी लावलो कनी बोलायचं नई तुझ तू रीलल्स तेन बघ काय पण करतेस कर दहा मिनिटांनी माझं मी परत कट करतो ग
बर बर चालतय चालतय हा